हॅलो,
बोला,
त तर आवाज नाही एतयऽ हम्, मग झाला का नाही स्वयंपाक? स्वयंपाक करालोय,, तु काय कराव्यात?
स्वयंपाक आऽ ती घराला आहे बघा आमची..
होय,, तुम्ही काय करालाय?
आम्ही काय नाही, बसलोय, टास्क करत बसलोय फोनवर.
हा, टास्क आलय?
व्हॅलिडेशनचे आल्यात पन्नासऽ आता,, ते सबमिट केल्यावर बघू पुढे येतात काय अजून?
मला आलेच नाही.
नाही आलेऽ
मी ग्रुपवर एक दोघांची म्हणजे मेसेज बघितलो की पन्नास आल्यात म्हणून आणि केल्यावर परत काय येणार मग तेच बघालय आता करून झालं की बघायचं येतंय का फरण आता होल्डवरर आहेत ना सगळे टास्क
ट्रान्स्क्रिप्शनचे पण आज सुरू झाल्यात वाटत.
चालु झालेत काय?
हा मग आता वॅलीडेसेनचे पण होतील सुरू.
मग काय करताय? स्वयंपाक झाला की नाही.
स्वयंपाकच चालू आहे.
काय कारायला स्वयंपाक.
काय नाही आपल्या रोजचच भाजी, भाकरी, कडी.
हा
हम्म पाऊस आहे काय?
नाही बघ पाऊस
काय झाल.
पाऊसच नाही म्हणल. आज थोडा येऊन गेला म्हणल.
हा
आठ दिवस असं उन्हाळा असल्यासारखं ब ऊन होत.
हो उन्हाळ्यासारखं वाटालं आणि या दिवसाात अगदी स्वेट लावून बसावं लागायचं आता काही नाही. फॅन लावून बसायला लागाले.
आज जरा पाऊस पडलाय.
होय हा कालपासून जरा वातावरण असल्या वातावरणमुळे आजारी पडतात लोक.
होय
हम्म होय. ते आभाळ की ऑपरेशन तेन झालेल अंग दुखतय.
दुखतय होय.
हम्म डोकं दुखतय करमत नाही घरात.
हम्म
वातावरण चेंज झाल्यावर मूड पण चेंज होतात सगळ.
व्हय
हम्म
रोज रोज बाहेर तर कुठं जायचं. असं होत ना
आणि बाहेर जाऊन जाऊन एकाच ठिकाणी सारखं सारखं नाही जाऊ वाटत.
आणि बाहेर जरा असं म्हणजे
फिरून यायचं म्हणलं जरा चालून वगैरे तर आता पावसाचं काही जा जायला मिळत नाही बाहेर.
हम्म अचानकच पाऊस यायला लागला.
हम्म बारीकच असतोय.
ह
तिकडं पण ऊनच होत बया गेल्या आठ दिवस.
होय भरपूर ऊन होत. वार ऊन हम्म लोक पेरण्या कराय लागल्यात. काय हाय ते पा पावसाचा काय पत्ता नाय सोलापूर जिल्हा तर कस
अजून नाही तिकडं पाऊस?
नाय नाय अजून नाय पाऊस
आपल्याकडं काय म्हणजे आमच्याकड पण पूल बुडलेला कि खालचं तेवढंच ते आठ दिवस पाऊस झाला तेवढं परत
हा हा
हम्म.
आपने बालों के बारे में कुछ ह हा हा हा. कुठलं तर एवढाच थोड्या दिवस पाऊस झाला ते पण वर पाऊस होता म्हणून इकडं खाली येत होता एवढा प म्हणजे पाणी येत होत जास्त हम् होय होय तेवढच पडला आणि गेला कुठं गायब झाला
हम्म नक्षत्र बदललेलं काय?
काय माहिती काय झालं नक्षत्र बदलले काय झालं कुठलं नक्षत्र आणि काय आता हे की कितीतरी नक्षत्र होऊन गेले त्या नक्षत्रात पाऊस भरपूर असतो अजून इथ पावसाचा पत्ता नाही
कधी म्हणतात की नक्षत्र बदलल्यावर पाऊस येतोय कमी होतोय वाढतोय
ते अगदीच पाऊस चालू झाला तर त्याचा नक्षत्रावर परिणाम होतो
हा हा.
इतर वेळी नाही होत इतर वेळी नाही होत
होय.
हम्म. काय नाही रेनकोट वगैरे घेतले मुलांना पाऊस येईल म्हणून आणि हा शाळेला जात ताना भिजत्यात आणि बरोबर कस शाळा सुटायच्या टाइम मध्येच पाऊस ये जा चालू असते पावसाची
होय.
हम्म आणि कुठलं इथ पावसाचा पत्ताच नाही
होय.
हम्म.
आता सगळं रेनकोट वगैरे घेऊन झाल्यावर पाऊस बंद झालाय
हम्म.
बर आठ दिवस वा लांबून सगळ्यांनी पट पटा पटा रेनकोट घेतलेत
हा रेनकोट छत्र्या सगळ आता गुंडाळून
हम्म आता ठेवायचं आणि लागला की परत काढायचं
काढायच तेच काम करायच ठेवायचं ठेवपर्यंत पाणी येतंय आणि
हो म्हणा रेनकोट घालून पण निेम्म भिजतयच कसा पण पाऊस असतोय तिरकातन
पाण्यापुढ कुणाच काय चालत नाही.
हम्म. मग परवा पंढरपूरला गेलता ना.
होय गेले की पंढरपूरला पण तिकड तर अजिबातच अजिबात तों तिकडे एक पण पाऊस झाला नाही.
नाही.
ह् ह.
हम्म गर्दी असल लई.
गर्दी भरपूर एकादस होती ना आणि कसं पाऊस झाला नाही नदी तर कोरडीच आहे.
हा.
थोडफार पाणी.
आता आषाढी एकादशीला भरपूर गर्दी होते आणि तिथं.
आता भरपूर आहे एवढं लोक घाण करतात त्या आषाढी म्हटले कनी शहाण्याने पंढरपूर नदीवर.
हा.
एवढं कारण व्यवस्था नाही ग तिथ आता आषाढी वागे आहे कारतिक. असत्या त्या म्हणजे व्यवस्था करत केली पाहिजे ना सगळ्यांची. एवढी लोकं वारिला जातल्या. काय व्यवस्था नसते सगळं घाण करूनच्या का ति सांगळ. सगळ एवढं घाण करते सगळ पंढरप. लोक तरी कुठं काय करणार. नाही लोकांना कळत. नाही कसं असतें माहितीे आहे का आता लोकांना कळत नाही म्हणण्यापेक्षा आता आपली रोजची दिनचर्या काय. माणूस थांबवू शकत नाही बरोबर आहे.
हा हो.
हम्म मग त्यामुळे मग लोक तर काय करणार व्यवस्था असली तर लोक त्याचा वापर करतील ये असं नाही का.
हम्म!
हम्म आणि एक एक लोक पण अशी असतात हा ते. जरी व्यवस्था असली तरी त्याचा वापर.
हा तेच की.
अ. हम्म!
आणि काय नदी नदीमध्ये ते सगळं दे देवाच ते निर्माण परत.
हा. होय.
मग नंतर काय पाणी म्हणजे पाण्याचा प्रवाह थांबतोय ना नंतर लईघाण झालं की.
होय.
पुर वगैरे मग. पाणी भरतंय मग सगळं साचतंय पाणी तथ. हम्म.
ला. आताच एवढी घाण आहे नदी त्या खटण नदी जवळ. लयी घाण पाणी नाही तरी पणव. नारळ टाकलेली काय ते आणि काय म्हणतात त्याला हो गेलेले की जायलाच लागत ना बायरुवायला. नदीत पाय धुयाला जायलाच लागते
आम्ही म्हणजे गेलतो तवा अस आधी मधच गेलतो त्याव्हा गर्दी नव्हती तेव्हा म्हणजे दर्शन पण आम्हाला मिळालं
होय आ आई शप्पथ
असं एकादशीच्या टायमिंग मध्ये गेले की नाही मिळत दर्शन मग मग दर्शनच घेऊन यायला लागते.
मुख दर्शन घेयला लागतंय. तिकडं तरी एवढं ऊन अय
हा.
बापरे उन्हात उन्हाल्यासारखं भयंकर ऊन आहे तिकडे.
होय तिकडं म्हणजे दुष्काळी भागच आहे ना तो पण?
आधी नव्हता तो दुष्काळी भाग कसं म्हणजे एवढा होता अगदी पण अगदी सोलापूर सारखा नव्हता. पण आता अगदी सोलापूरच्या वर झाले पंढरपूर.
होय.
काय करणार पण लोक तर पाणी नाही काय नाही.
हा.
होय.
कधी तर आधीमध्येच जाऊन यायचं सगळ दर्शन पण मिळतय.
हा ते कस झालं अचानक ह ते फॅमिली चालेली ना मग आम्हाला काय असं जायचं होत नाही मग चल म्हणल्यावर गेलो. मिस्टरना काही वेळस नसतोय. नेतच नाहीेत कुठ हम्. मग मायारची चालली होती त्यामुळे जाऊन आलो मग काय.
हम्म ते पण सगळ्यांसोबत जाऊन होतोय सोडा जाऊन याय असं ठरवून प्लॅनिंग करून जायचं म्हणलं जर मगला एक दिवस जातय. हम्म चालतंय मग आवरा स्वयपाक आता.
हा चालतय ठेऊ का?
हा ठेव हा हा.